लंड आलं आता झालंय चालू हॅलो
हो
हा येतोय यावज
एला
बोला क हो कंपनीचा फोन आलाय त्यांचा एकच मिनिट बोला
हा हा हा ह काय जेवण वगैरे झालं की नाही
नाही अजून स्वयंपाक व्हायचंय
ह हा काय आता शॉपिंगला गेलता म्हणलंवर काय वेळ नाही
अ शॉपिंगला गेल होत आणि ते उशिरा गेलो होतो मग अशी सकाळी दवाखान्यात गेल म्हणून ते दुपारी ऊन झालं तर गेलो नाही आता गेलोय तर ते काय काही सामान कुठे मिळतच नव्हतं देवगावात मोजके दुकान आहेत जास्त मोठं मार्केट नाही ना
हो मग काय झालीय मी भाड घेऊन गेलतो कुरुंदवाड मधन
कधी
कुरंदवड म्हणजे आमच्या इथल्या गावात एक भाड घऊन गेलो मग अ त्यामध्ये गेले म्हणजे सगळ्या लेडीज होत्या त्यातले गे लेज सेम टू सेम तुमच्या म बोलत होते
हो का हम हा
तुम्ही नव्हता
हम्म कोणत असल वेगळ झालं काय हो म्हणजे आमच्या चंद्रपूर साईड होते
हा मग तिथ त्यांच नवऱ्याला नोकरी आहे मिस्टर वान तुम्ही इथे येऊन राहिलात.
अच्छा हा हा.
हम्म म विचारलो मी त्यांना कुठल्या शेचा आहे तिकडच म्हटले नाग ''--'' पुरपडच.
हम हम हम. टोनिंग ओळखायला येतं ना भाषेवरून. अस हाय. आता येणार आहे का परत वहिनीला घेऊन या येणार आहे म्हणताय ना तुम्ही.
हो हो चोवीसला हा वहिणीला काही घेण्याला द नाही बा
का.
भाडं किती.
भाडं घेऊन येणार रे आणायचं कि तिथे एक सीटला काय होतय.
हे तसं चालत नाही मला आवडत नाही तसं.
ह ह, काय. स्पेशल तुम्ही कधी यताय वर्षाची झाली परगी तुम्ही स्पेशल कधी येणार आहे सांगा. वहिनीला घेऊन या की. पोरींना घेऊन या आम्ही येणार आहे तसं जुलैमध्ये.
हा हा ह, होय.
हम्म.
चालत तुम्ही येऊन जावा.
नाही आम्ही नाही येणार ते आम्ही कशाला येणार. अ ह आम्ही फक्त आजीला भेटायला येणार आहे.
आम्ही आजीच्या घराकडे येणार त्यावेळी तुम्हाला भेटायला.
या या.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
अ ह
साहेबांचा काय फोन चालू हाय काय.
हा कंपनीचा फोन चालू होता थांबा देते घ्याव ओ. दादा. हा बोल ना पाळण्यात टाकते का. का फोन लागत नव्हता का.
अ
नही हो ते ऍप मध्ये. ह पण माझ आपची रिंग नव्हती येत आपल्याला ऐकायला. बर आहे बाबा हे एक बरंये आपलं. बोलायचं हे करायचं त्याच्यात पैसे मिळतात.
हम्म.
हे एक चांगलंय बाबा बोलणं. त्यानमित्ताने बोलणही होत ओळखही होते म्हणा.
होय.
ए हाळू हाळू हाळू.
होय. मी आता आजच चालू केलं भावा मी पाच आता किती दिवस झाल पेंडिंगला आहे माझं काम.
हो तू तिकडे गाडीवर होता म्हटल्यावर मग तसंच राहणार ना पेंटिंग.
काय.
त्याचमुळं तोच प्रॉब्लेम.
हवेमधला गिफ्ट
बरं बरं हू हू मिळतात का प त्याच्यावर व्यवस्थित पैसे वगैरे मिळतात का? वहिणींना आलेत का?
होय आलेत की.
ह का.
हा चाळीस हजाराच्या घरात गेले.
हो का.
बर पापर बर तुम्हीच बोले होते ना, ह ह हा हा हा तुम्हीच बोलले ऐश्वर्या एड हो संगीता एड हो
ह
ह हो.
तसं केलं केलं कराय
हम्म
नंतर एकादा खात्री पटल्यावर मग केलं.
हो का.
हम्म मला आलंत दोन हजार पर्यंत.
दोन हजार पर्यंत आलेय का तुला?
बर-बर हो हो मी पण मी पण बघतो आता ही म्हणतेय मला. बघा करून म्हणे. म्हटलं ठीके बघूया करून, हम्म आता हिला सुद्धा हे दोन चार दिवस म जरा हिला बरं नव्हतं म्हणून काही वेळ नाही भेटला आता म्हण म्हटलं इला कर म्हणून बघूया करेल आता जसं जसं वेळ भेटेल तसं.
अहो काय हच्यात नसती करायच काय असते सांग वर एक ऑडिओ क्लिप येत्या ते ऐकायचं हाये तसं खाली टायपिंग करायचं.
ओके.
आणि टायपिंग झालं सबमिट करायचं झालं तु आणि ते बरोबर असलं तर हिरव्यामध्ये येतेय. चुकला असलं तर लाल मध्ये येते म आणि परत तिला एडिटिंग करायच.
हम्म-हम्म हो का ये सोन्या इकडं ये जरा दोन मिनिटं. फोन आला मला. हॅलो.
हॅलो.
बोला आहो यांच्या कंपनीचे सारखे फोन वाजत राहतात. हम्म-हम्म.
मग जेवन वगैरे झालं की नाही?
नाही म आता भात करते मसाले भातच करणार आहे आज. आणि हिच्यासाठी साधा भात करते पिल्लू साठी.
हा-हा-हा
आता कारण उशीर झालाय आताच जास्त काही करत बसायला वेळ नाही आणि घर पण आवरायचं ओ तसं दिदी बोलली उद्या येणार आणि आवरू लागणार. कपडे सुद्धा धुतली नाही कारण ही सकाळी राहतच नव्हती हिला बरंच नव्हत अजिबात.
हा-हा ह-ह
आता जरा बरं वाटतंय तर राहत्या. आसं होतंय.
हम्म तिला जर असं हे करून ठेव कि ते सर्दीचा त्रास होत असला तर.
सर्दी नाहीये वहिणी तिला, नुस -तुपाचं हे केलंय सर्दी नाहीये तिला. संडास इतकी करते कि म पाच मिनिटाला पाच-पाच मिनिटाला. ती पार म्हणजे संडास करून-करून तिला चालायलाही होत नाहीये.
मग ते हे झालंय सोड तिला दात याल्यात काय?
म्हणजे ती चालायला हे नाही होत ना पडते लगेच. हा म्हणजे अवसान राहिलं नाही ओ तिला.
हा-हा
असं झालं ते सारखं-सारखं शी करून-करून-करून. आणि पाणी पित नाही, पाणी नको म्हणते प्यायला.
हो.
त्याच्यामुळे ते अजून जास्त डॉ क्टर आणि तिचं काय होते फक्त डोकं आणि पाट एवढी तापतय की म्हणजे आपल्याला भाझतय आणि बाकांग बाकी अंग सगळं गार-गार.
होय मग हे कुठं लक्षण नाही ग?
डिहायड्रेशनचे. दातच आहेत ते.
म्हणजे नाही दाता मुळ
पण एवढं जास्त अहो वाहिनी म्हणजे असं भाजतीये. हम्म.
दाढा आल्या नाही तर, सुळे -सुळे येत असणार तिला आता दाता आलेत काय पुढचे चार?
पुढचे चार, आ म्हणजे वरचे निघालेत दिसतायेत. आणि बाजू- खालचे दोन आहे ना, फक्त हाताला लागतात अजून निघाले नाही वर.
तू -तू नको बघ तू बघितलंवर जास्त होत असते आई बाबाने बघितल्यावर.
आ मंग पण ते दिसतच कि, ओ असं म्हणजे किंवा ती बोटाला चावती वगैरे तर कळतच ना.
होय. आता ह्याला काय ते डिकमल पावडर एक आणि ते घासायचं दात ताला, तिला असं चावायला कायतरी दे जा नाही ते चिडचिड-चिडचिड होणार बघ तिची.
अहो चावायला देते म्हणजे असं काही नाही का टमाटरचीच फोड देऊ दे किंवा म्हणजे असं काही असलं ना जे थोडंस मऊ आणि थोडं रट असते असं देते तिला काही नाही काही चावायला.
हम्म -हम्म -हम्म.
पण ते तिला तसं काय माहित. ती अचानक काय झालेय, मागच्या सोमवार पासूनच आजारी पडल्या. तर ती अजून नाही झाली बरी हम्म.
हम्म ते म्हणजे एवढं दिवस पण आहे म्हटल्यानंतर तेजच आहे ते दाताचं.
मग सोलांइन सारखा दवाखाना वहिनी परवाच्या दिवशी आया तिकडून सोमवारी आलो की सोमवारी ही ना थोडसंच तिला संडास उलटी झाली तर मग थोडसं दवाखान्यात नेऊन आणलं. बसलं ते बरं झालं बरं झालं म्हणून आम्ही निवांत होतो की बुधवारी रात तर एक वाजताच न्यायला लागलं डोळेबिळे हे केले तिने
हम्म.
हा तर मग घाबरलो आम्ही आणि मूठ असं आहे ना पूर्ण आवळून धरायची. ती दोन्ही मुठं अह याची काय म्हणता हाताचे आणि खूप जोरात किंचाळून उठायची किंचाळून घाबरलो मग आम्ही आम्ही एक वाजता नेलेल तिला. तर रात्रीपासून सकाळ आठ वाजेपर्यंत नुसती रडत होती झोपलीच नाही.
हम्म.
आता उद्या वाढदिवस आहे करायची इच्छा नव्हती पण आता तिला थोडं बरं वाटत. त्यांना तर म्हंटलं आपले घरातले घरातलेच बोलवू मित्र मैत्रीण कोण नको.
हम्म हम्म.
मग असंच केक कापू आता घरचे घरचे तर मग आता तिला आता आता थोडं बरं वाटतंय तिला.
हम्म हम्म हम्म हम्म.
असं झालं.
हम्म हम्म उगा ह्यांना काढाय वाटत त्या दिवशी तर हे म्हंटले आणि म्हंटले
या की तुम्ही पण वहिनी
नाही सोबत मग त्यांच्या बरोबर यायचं जागा असतील तर बघूया. आम्ही आधी मधी येतो पाऊस परत
या या तुम्ही जून मध्ये येणार हो त्यांना सायूचं काहीतरी आहे म्हंटलंय न टोबूचं
नाही त बसलीच नाही एक्झामला टुबू
हां का.
हम्म मुद्दा काय आणि कोण मैत्रिणी वर बसणारं नाही म्हंटले.
ओके हम्म हम्म.
ह
तेच म्हणटलं तुम्ही येतो बोलल त्यांमध्ये
आपण तर कशाला जबरदस्ती करायचं बस बस म्हणून
हो तिलाही म्हणजे झेपलय पाहिजे, तिची मेंटॅलिटी नसल्यावर आपण काही नाही करू शकत.
हम्म नाही झेपणारचं सोड तील खरं ते मैत्रिण कोणचं नाही म्हणाय लागली.
अच्छा हां हां.
हम्म.
तेही बरोबर आहे किंवा सोबत पाहिजे ना कोण एक घंटे बाद बोलतासो गाडी कर
चालते आवड म विश्वास का बोलाय परत
हो पहिले स्वयंपाक उरकून घेते झोपली तोपर्यंत
हम् हम हम हा ांत
हो ठीक आहे बाय हो हो हो ठीक आहे इच बाबा फ्री झाले तर कराय सगते